हॅलो स्वयपाक झाला?
हा जा ना.
हा का मम्मी लाानते.
नाही ना काही म्ह?
तर तू फोन घेऊन इकडे बरं आपण ना त्या मम्मी सा गीताबाईच्या याच्यावर आहे ना ते त्याच्यावर करू ना माझं पॉस्टच होतं ना हॅलो तर मग मी मी ना महाराष्ट्र बँकेचं टाकलक माझं झालं बाई आज.
झाल का?
हा झालं पोस्ता जच्यावर पैसे जेत नव्हते महाराष्ट्र बँकेच टाकलं मी नाव ते परत सारं कोड ते टाकलं ना तर त ते येऊन गेलं बाई मला दोन रुपये आले मला मेसेज बँकेतून का तुम्हाला दोन रुपय पेरलेटिकोून
मा मम्मीचं बी पोस्टरचे मंग
पस्टाचं ना मम्मी च
हम
मम्मीचं याचच आहे वार अस र बँंकेच गीताबाईच देल नाही का ग काय मम्मी ना तिला पागलला बहीण धर्मशाळेत नेऊन सोडा दोन-चार दिवस. त वर कुढ
अरी का-'
बंद करून लाव कला
म तु दोन दोनदा बोललेले तुला
हा.
आ जून अजून तीन कॉल कर नाही समजा दोन आता पाच पाच आहे ग ते मला वाटलं पाच आहे. एक एकला पाच पाच आहे तर तीस कॉल आहे सगळे.
अच्छा अच्छा
नाही ये ना बाहि ते याड्यावा मी आता तुला करून टाकते ती आता तुला समजा ये धरून आ कीन दोन करते.
हम्म
स्वयंक नाही केला आणखीन.
झाल ना.
का भाजी किली?
पितलं.
हा का?
तुमच नाही आला ना.
माझ्या मी बाजरीची भाकरी केल्या भेंडी करते आता.
नको बई.
आवडत नाही बाजरीे ची भाकर.
अ हा मी खात नाही बाजरीची भाकर.
आवडत नाही काय?
ांग बाबाला खायची होती. बाबाला खायची होती गड्या
हा का मग नेती का एखादी जाय घेऊन.
जाऊदे आता मी सकाळी येईल एखांद वेळेस. पागल आता खायची ना भाकर काही पण हम्म हम्म
वोसली तर नेना
नको आता पीठच आणायला लावीन मम्मीला सकाळी नाहीतर भाकर आणायला लावीन.
बर बर पीठ आहे दळेल मी मग घेऊन जाय लागल तर
हम्
शाळेतून कवशी पाहत होत्या.
ह एक वाजता
ह का. हम्. लासूरला होतं काय ग लग्न ते मग्मी गेलंय तर,
काय माहिती. मम्मी ब लग्न कुठे होत? तिकडे होत लासूर स्टेशन च्या पुढे लगी. लातूर स्टेशनचे पुढ.
कोणत गाव?
कोणतं गाव गा? राजगाव-राजगाव. हा. राजगांव. राजगांव च्या पुढ. राजगांव च्या पुढ.
राजगांव हा
माहिती का?
हा मग माझ्या तिकडे ना बाई ते गावाच्या तिकडं पाहुणे न बी आमच्या तिथं गासगावला.
हो का
माझ्या आजीची बहिणीहे
हम्म
माझ्या आजीची बहीण हे.
हा
गाजगावला
मम्मी
झाले काय जेवण भांडे सगळं आवरलं काय ग?
हा भांडेे घासले आत्ताच.
हा का
सगरी लांब द दोन जेवणाकारण नाही अजूक.
हा का काय पाहू राहिली? जेवायच काय म आता थांबा ना भिंडू
दिवा लावायचा आहे तिला.
तुम्हाला पोळी बी आहे बाजरीची नसनं खायची तर, ते काय? हो् जाय ना स्वरा तू पुढं पोरी बि बडते कॉल बोलायची अशा पागलनी बोला त्या आरडा त्या वाडा त्या पहिल्यांदा रेखात ताई चालू होत असच दांगडू दुंगडू चालूत त्याच्यात
किती मिनिटे झाले ग?
चार
ह
चार
आता बाई आताशी चार मिनटं झाले.
हो
ब बोलता टाईम आहे बाई आणखीन दोन करण नाही माल तुला घे इकडे ते बेल ना. थांब तिला मारते. बेलन आनल गं बया
लई बावळट हि शमभी तर
मारीन शंभि मी ओ स्वरा चे पप्पा
जा बोल मग इकडे मी सांगित पप्पाला होई. हो
उद्या शाळा का काही आहे काय ग या पुरील विचार बरं तनुजा हॅलो
उध्रईवर नाही का उद्रईव्ह नाही का? हॅलो उ रविवार आहे.
ठीक आता रविवार आहे पण ही स्वरा आता म्हणति आम्हाला शाळेत फ्रॉक घालून ते बोलले विचारभर त्यांना काय.
बोलेल का ग? काय नाही पागल. काही नाही म्हने
नाही का पागल मग सारा का हे बी म्हणते.
हा
जाय मग झोपून राहाला आहे पप्पाजवळ अ स्वरा म्हणे ह्या मला फ्रॉक ते घालून बोललेले मीच नाते शाळेत. काही सांगित येडी सच मिनिटं झाली आता तशी सात हॅलो होना.
करत तच म्ह त
काय म्हणतीय ग ती
ते शेगडी बंद कर म्हणतीय.
ह का तुझ्या मम्मीचं ना अकाउंट नंबर आणि ते टाकून देते तनुजा मी तुझी मम्मीच तो तू अधेन येतोय मम्मीच दे महाराष्ट्र बँकेचं ते काढून टाक गीताबाईचं
अम करा मग मा या्याच्यावर मग मी बी बघते
हा ना तर मग तू ये ना इकडं मी तुला ते करून देईन ना अकाउंट नंबर ते काढून टाक आणि मग नंतर कॉल भर ना मग पैसे येत ना
बरी न होद्या येऊ श ते ते पागलचं ते चालत जो तिकडं
ते तुमच मोबाईल नाही का
हा
श सर सारखा बणे आमच्या
हो का
हा
हम् मेनश कोण केलं ग तुला
आदना
ह हो का ह म्ह
त्यां येवऊ नाही ना का त च तीन शांत भसतो तीन कॅमेरीे नव्हती का
काय भ आ आबा
हते फक्त कंपनीने मिळती्या
फाव्ह हंड्रे एक गे तती
तसंच चालत पाडलचे आता ब लाल बोलून घी होते मग बोल तुम्हाला हम्म
आदर जापं जाईना आता बस ना
कधी
काय झालं ब
के खेळ
भांडे झाले का
हम्म हा म का इकड का इकड कॅमेरा करि
काय कॅमेरा कर म्हणती ग
ह
मधी मधी नको बोलू ग बाई दर्शिक
मंद मंद न होय आगत सर बरतु दर सर
हम् बाबा काय करते
बसेले
महा का हम् भै आग तुरी ल उ खुरुली म्हतेई
भै आता काय करा पहि च होती तकडं
हाव ना बाई डब्बा लावा लवीत्या काय कनु बाई ते पाखरं बी
हा बाई काय टाईम झाला आता हेव
अ.
जर आता तुम्हीच लावून घ्या
हम्म कोन ग आमच देन आहे ना. हम्. अ झाल्या ना भेंडी टाकायची नसत. लीस रुपयाचे तीस रुपयाचे. इतक्या मग काय सगाळया लागणार नाही काय? कोणीपेटा खली. सगळ्याच तुम्ही जसे जेवाच तस सगळ्याला जेवाच ना कित मिनटं झालेत तनुजा पाह बरं
दा.
झाले का मग करते मी कट आ
बरं.
हा हा परत लावीन मी दोन वेळेस आ
हम्म.
उचल ऑनलाईनच राहशीन ना
हम्म.
हम्म बरं.